हॅलो हा हा आता येतय बघ आवाज. काय काय जेवलीस?
नाही अजून तुम्ही?
हा हा नाही आजूव पाऊस तिकडं? हा चालू आहे बघ पाऊस.
पाऊस काय नाहीये तिकडं तुमच्या इकडं?
आमच्या इकडं पण काय नाही तेवढं सकाळी जरा बारीक बुरघट पडलं.
हा हा हा हा हा हा.
हम् हम् तेच कुठं काही गेली नाहीस आज? रविवार कुठं काही गेली नाहीस काय म्हंटलं?
थोड्याभराची कामं आवरत नाहीत.
हा हा हा
काहीतरी असते कि साफसफाई वगैरे.
हा हा.
रोज होय.
हा हा हा हा हा. ते सगळं रविवारीच आवरायला लागणार.
होय रोजचं कसं रोजचं कसं कसं तर आवरायचं आणि जायचं. ऑफिस ला असं होतय. टूअर्स अँड ट्रॅव्हल्स च्या ऑफिस मध्ये.
हा हा हा हा हा कुठं कोल्हापूर काय?
हो काय.
आवाज तुझ काय कट होते हा बोलकी.
अ काश्मीर चारधामच्या वगैर ट्रीपा नसत्यात काय आपलं कश्मीरच्या अर्धामच्या तीन ट्रीप नसतात काय
हा हा तित -
हॅल तिथं हा ते सगळ्या लोकांचं मॅनेजमेंट वगैरे, करून द्यायचं.
हा हा हा हा हा किती दिवस जायला लागलास मग तू तिथं?
आता अडीच वर्ष झाली की.
प हा हा ह ह बरं आहे घे बसूनय.
हा तेच की आणि पार्ट टाइम करतो ना दहा ते दोन मुलगीला बघत बघत.
हा हा हा तेच बर आहे. तर कसं होतंय दिवसभर असलं की होत नाही का नाही.
होत नाही आणि घरचं पण बघायला पाहिजे ना हो. त्या घरचं ते सगळं, हो.
हम्मम हम्म हम्म हम्म हम्म.
हम्.
मग हिकडं ख
ह
तुळजा पूर ला ते न आलेलीस क नाही कधी हा,
तीन चार वर्ष झाली.
हम्म हम्म हम्म आता तिथं पण काय बांधकाम चालूयवडतं. होय. रविवारी कसं सुट्टीच्या दिवशी सगळं काढायलाच पाहिजे. साफसफाई कपडे.
हम्म तेच की. हा होय. हम्म हम्म.
पण मग रंगकाळा किंवा, रंकाळला तरी शक्यतो संध्याकाळचा छान असते ना त बघायला. हम्म. बाकी तुमच्या मुलगीला सुट्ट्या हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो.